कराय लागलोय असं.
हा बघा.
हम्म, काय नाराज हाईस.
नाही नाही बघा, आवररली सगळी कामं.
हा आवरली बघ, तुझी?
हा हा. हो हो माझ आवरलं
काय करतेस, काय करत्यास दिवसभर बाई?
आ दिवसभर आपलं हे की ओ, शेड्युल सुरूच हाय की. सकाळी उठायचं, डबे तयार करायचे सगळ्यां ते झाडलोट, घरातला आवरा आवरी.
होय.
परत स्कूलला जायचं, साडेआठ वाजता. मग ना दहा ते हा. मग दहा ते दोन स्कूलमध्येच की, स्कूल मधलं मग ते मुलांचं आपलं चालू असते कायतर कायतर. दोन वाजता मग घरी यायचं, मग तिथनं पुढं जेवण करेपर्यंत तीन वाजतात. येईपर्यंत सव्वा दोन अडीच होताहेत. मग जेवायचं, आवरायचं सगळं जेवायचं आन जरा पडायचं तासभर. परत आणि मग संध्याकाळीच रुटीन सुरू होतंय.
अ.
म येत्यात, मग चहा पाणी वगैरे सुरूच होतेय मग.
होय होय, आता तू काय प्री प्रायमरीला शिकवतेस ना?
हो हो, प्री प्रायमरीलाच शिकव
हा हा आणि सगळं इंग्लिश मिडियमच?
हो हो, इंग्लिश मीडियमच.
आध आधी सेमीला होतीस ना?
हा आधीच सेमी इंग्लिशला होते, आता इंग्लिश मिडियमला हाय.
जमतय काय ग मग?
हा हा जमतंय जमतंय. जरा जरा ट्राय करायलोय म्हणजे एखादं इंग्लिश वाक्य असं चुकतंय, कारण सवयच नव्हती ना एवढ्या दिवस.
मग कसं करतेस?
नाही नाही, मग काय जरा युट्यूबला व्हिडिओ वगैरे येतात, ते व्हिडिओ वगैरे बघायचे.
बघत्यास होय, ते बर असतंय की ते शिकायचं होय का नाही.
हा हा ते पण असतंय. व्हिडिओपण वगैरे येतायत. छोटी छोटी वाक्य त्यात लहान मुलांसाठी, ते जरा हे करायचं.
हा हा हा हा, काय मुलांना जरा चुकलं तरी चालत अस-
हा चालतंय, तेच की हो हो आणि त्यांना काय म्हणजे असं एवढं काही पूर्ण यायलाच पाहिजे, असं काही नाही. छोटी छोटी दोन दोन वरची वाक्य आलं तरी चालतंय त्यांना.
चालतंय काय?
हा हा, चालतंय.
अच्छा मुला
आणि आता कसं त्यांचा सिलेबस पण सीबीएसई पॅटर्न असल्यामुळं त्यांना कर्स्यू वगैरे आहे आतापासूनच. सिनियर केजी पासूनच हा. नाही मग मी आता शिकाय लागले ना. त्यांच्यामुळं म्हटलं पण शिकण झालं हो. कारण मला अगोदर येतच नव्हती कर्सिव.
त्या आणि हा पण हेला आहे ना, सेमीला हाय. तुझा मुलगा, हं त्यामुळं.
तेच्यामुळे माझा पण फायदा झाला, माझ्यामुळं माझ्या मुलाचा, हो हो.
तुला सांगू, बोर्डाच्या एक्झामला ती करशू चालत नाहीत.
न्हाय न्हाय चालत होय, पण ते आता त्यांना यावी म्हणून तरी हो. असं आहे ना, यायला पण पाहिजे लोक करसी.
मग काय तर मग येतय काय का ती मुलं करतेत.
अजून पण म्हणजे ते सुरू झाला नाही टॉपिक करसिव लिपी आता स्मॉल लिपी, कॅपिटल लिपी तेच सुरु आहे ना.
हा का.
आणि वावेल्स वगैरे आता तिथपर्यंत आलेय. होय, मी मग सराव घरात कराय लागले, कारण आपल्या आल्या ते मुलांना कसं शिकवायचं ना, त्यांना चुकीचं शिकवून पण फायदा नाहीये.
न्हाय न्हाय.
हम्म.
आणि काय मग आणि ह्याची तयारी अस आल्यासारखी आषाढी एखकादशीची.
हा सुरू आहे बघा काल सांगितलं स्कूलमध्ये प्रिन्सिपलांनी काय काय काय काय काय इन्स्ट्रक्शन दिल्यात मग आता पॅरेंट्सना वगैरे सांगून अ मुलांना म्हणजे असं वेगवेगळे संत वगैरे करायचं मुलींना ते जनाबाई मु ता बाई त्यावेळेस आन्सर करायचं त्यांच म त्यांना महा भाड्याना किवा रेंट वर आणून हो हो. म ते पालखी वगैरे मग त्यांना म्हणजे ते जे जे आपण त्यांना दिल्यात म्हणजे जे पात्र दिले त्यांना आता जरा समजा संत तुकारामांच दिले तर संत मी संत तुकारामनी आणि दोन वा क्य बोलणंसाठी द्यायचे असं करतंय हा आ भंग वगैरे मग ते पालखी वगैरे शे करून सजवून मग तिथं शाळेचा इथून हो हो मग थोरात चौकात इथं आमच्या इथं विठ्ठलाचं मंदिर आहे ना मग तिकड दिंडी घेऊन जातय मुलांची सगळी चालत आम्ही पण पालखी वगैरे घेऊन हा. असं आहे.
तुमची दिंडी वेगळीच काय?
हो आमची शाळेची दिंडी.
होयेतं ती की गर दर तुम्हाला जबाबदारी आहेच की
आहे-आहे भरपूर मोठी जबाबदारी कारण मुलांना म्हणजे न्यायचं म्हणजे ह्याच्यावरून अवघडच आहे ना गाड्या वगैरे ट्राफिक आणि असते.
या आता लई निघल्या इवेंट आणि हे आदी कुठे निवांतच होत्या के टीचर उलट त्या दिवशी सुट्टी दिली रिकामं झालं टीचर.
पण आता कस झालं स्कूलचं नाव व्हावं म्हणून आ पलं काहीतरी काहीतर करायच असं झालंय हो हा. तेच की स्टेटस वगैरे ठेवलं किती बघताय ना हा गं बाई तर वेगवेगळेच सेलिब्रेशन घेतात मुलांना पण माहिती होतय.
लहान मुलांच्या पॅरेंट्सना त्याचच कौतुकले लई असते.
त्यातच असतं ते अभ्यास नाही नका खरं वेगवेगळे इव्हेंट घ्यायला पाहिजेत असं आहे त्यांचं.
कधी जागा होतय आचलेला जागा होते अरे हे काय नको अभ्यासच महत्वाचा आहे.
तेच की आणि एखादा असं म्हणजे जयंती वगैरे असलं की आता लगेच गुरुपौर्णिमा पण ना आहे म त्याचा स्टीच वगैरे मुलांकडून पाठ करून घ्यायचं.
आता इथनं ही इव्हेंट चालूच की गं आ आता हे झालं परत श्रावणाचं तुमचा रक्षाबंधन सेलिब्रेशन असेल माझ्या मते अ दही अंडे असणार.
नार असणार आहे.
त्यामुळे पॅरेंट्स लई म्हणजे टीचर लई एंगेज झाल्यात.
हो हो भरपूर वेळच नसतय. हा होय होय ते आणि आता अकॅडमीला असल्यामुळे सु पण नाहीये अस झालंय. आता गणपतीत पण कसं पाच दिवस सुट्ट असायची ना, खरं पाच दिवस नाही आता दोन दिवसच सुट्टी.
अगं बाई म्हणजे लहान मुलापासनं अकॅडमी आहे व्हय आता?
होय आन अहो ताई नर्सरीपासून आहे की ओ.
काय चीकवायच्या अकॅडमीत ती?
तेच की हो तोनचा अभ्यास पण टफ हाय हो लई वॉवेल्स आहेत त्यांना परत तर सी बी एस सी वर्डस आहेत.
हा हा हा.
भरपूर टफ आहे अभ्यास त्यांचा होय-होय.
मग ते तुझ्या मुलाला घेऊ शकतेस की तू तसं जरा.
तो पण इंग्लिश म्हणजे इम्प्रूव्ह होऊ शकतोय मी हे घेते त्यामुळं.
होयच की म्हणजे तू करू शकत्यास. हम्म हम्म वेगळंच आहे बाई आता टीचरना लई अपडेटेड राहायला लाग
लाय लागतय हो हो नाही मी अजिबात नाही. माझं पण हिंदी जरा हेच आहे ना, असं हिंदी वाांनी जास्त असं प्युअर हिंदी बोलता येत नाही ना हा. हा तेच, की पण ते बोला असं ट्राय करा म्हणाल हा बोलते कि ओ. तरी पण जरा काहीतरी राहतंयच की ओ ताई आपल्याला सवय नसल्यामुळं
अजून आता दोन महिने झालेत.
हा तेच की, दोन पण नाही तेच की हा दीड महिनाच की एक जून पासून सुरू झालेला आहे. हा तेच की इमप्रूव्ह होतंय. इंग्लिशमध्ये पण हो हो.
मग आता गाडीवरनच जात्यास नव्हं?
हो हो गाडी घेऊनच जात्या.
होय? आता
हा हो हो जमते जमते आता.
आता गर्दीत वगैरे?
हो हो येते येते.
मग ते आता शिकलीस तसंच आता बोलायला शिक. शिकणार ग. पहिलं आपण शिकायच, मग त्या पोरांना
हा मुलांना शिकवायचं बरोबर आहे. तुमची मुलं?
आमची मुलं बाय निवांत आहेत बघ. अभ्यास चालू आहे, आता काय आम ची जरा मोठी झाली त्यामुळे जरा हायच की तेंच ती करत्यात. त्यांचं काय लय घे बसायला लागत नाही, पण पहिल्या शिक्षण आणि परतच शिक्षणाच लईच वेगळा आहे.
हा भरपूर फरक आहे.
आपल्याला वाटतोय आपण म्हणजे चित्र रंगवतोय, आपण असं करायचं, तसं कराय
खर तसं नाही होऊ शकत आहे आणि आताचा सिलॅबस पण एवढा टप आहे आपल्यावेळेस असं काही नव्हतंच ओ.
एक आपल्याला अशी चौकट होती त्या चौकटीत
हा तेच की आणि आपण खेळायला पण जात होतो ते करून. खरं आत्ताच्या मुलांना खेळायला वेळच नाहीये.
वेळ पण नाही आहे तसं आणि त्यानी वाढवलेत पण सगळं
हा तेच की त्यांचं दप्तराच ओझच किती असतंय.
ओझं आणि नुसतंच सरकार म्हणतंय ओझ कमी केलंय केल
कमी करेल कुठलं काहीच कमी नाही, एक एक पुस्तकं केवढी मोठी असतात.
आपल्या वेळी एवढं नव्हतं, आपल्या वेळी कसं आठच सब्जेक्ट असायचं. आणि आठच बूक अप आपल्याने आपण त्यातल्या आठ मधलं पाचच हे असायचे पिरियड विषयांचे म ते आपलं तेवढंच न्हेत होती की.
हो हो.
एवढं कुठं जड होतं आपलं? बाकीच्या ऍक्टिव्हटीज काहीच नव्हत्या ना. अभ्यास एके अभ्यास करायच. आणि होमवर्क तो काय एवढा नसायचा गं.
नव्हता नव्हता. खरं आता भरपूर लोड आहे मुलांना.
असं म्हणतोय आपण खरं पुढच्या का नाही कॉम्पिटिशनला उतरायला तसं पाहिजेच पोर ती कॉम्पिटिशनच एवढे करून ठेवल्या तुम्ही आणि म्हटलंयावर तसं म तयार कर मा आपली पोरं मागच पाडत्यात की.
हो हो ते त्या पद्धतीनं घ्यायलाच पाहिजेल त्यांचं कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं म्हटलं की.
पोरं जी करणारी असते ती करायला तयार पण असत्यात.
असतात असतात होय करतात पण आणि रात्र अन दिवस.
हा होय होय आणि बाकीच्या आणि हॉबीचा आणि काय काय करत्यात.
होय होय तुमच्या पण मुलीचा स्कॉलरशिप मध्ये नंबर आला कॉंग्रॅच्युलेशन!
जिल्ह्यात तिसरी बसली ऍक्च्युली दुसरं आणि तिसऱ्यातचं सेमच हे आहे ना मार्क्स आहेत खरं ते अ कॅपिटल याच्यानुसार ते एन वरनं आहे ना तो दुसरा नंबर
हा हा होय काय? हा हा असं झालं काय हा हा. हम्म कि तिने पण भरपूर असभ्याच केला असल कि हो?
पोर केला की ताई केला तरी यावेळी अ सं गायडन्स त्या स्तरांच क नाही संख्या अ लई वाढलेली. पाचवीची त्यामुळे जरा पहिल्या जसं पाचवी ला होतं क नाही तसं नाही झालं पण हिला केला. हा केला मनापासून स्वतः स्वतः केला हा. आणि काय म्हणतेस?
काय नाही हो का निवांत तुमच्याकडच.
चालत चालते परत आणि करवे फोन मला.
हा हा चालेल चालेल हा चा हा चालेल चालेल.
कोण कोण